हा, हा बोला.
हसून घ्या, आधी.
काय आता काय बोलायच सारखं, सारखं.
हा हा ठीक आहे.
तिथू तुम्ही रेंट वर राहताय म्हंटलंय हायना
हो हो रेंट वरच की
हा हा हा म्हणजे आउट साईडला आहे काुठं कारण एवढंच स्वस्त नाही आहे ना मुंबईत
काय म्हणला
कुठे आऊट साईडला राहतय का म्हटलं
हा म्हणजे हा आउट साईडच आहे म्हणा ठाण्यामध्ये दिवा म्हणून आहे स्टेशन दिवा हा म्हणजे पहिल्यांदा आम्ही इथ तर जास्त काय माहित पण नव्हत मग इकडे पाहूणे होते ना दिव्या साईडला. म्हणले यांनी म्हटले असू दे पाहुण्यांच्या जवळच्या जवळच कोणतर पाहिजे जवळ म्हणून इकड सााईडला घेतल. हॅलो सारख सारख शिफ्टिंग पण करता येत नाही मग. ते राहिले तर राहिलच ती चार वर्ष झाले चार पाच वर्ष आता.
हा हा हां
मग आता चाल आहे आता घ्यायचा. फ्लॅट घ्यायच चालू आहे पुढच्या वर्षापर्यंत घ्यायच.
हम्म आम्हाला पण सांगा कुठ निघाल तर? आम्हाला पण सांगा कुठ निघाल तर.
हां हां बर बर सांगतो सांगतो. हा हां हां आपल घर.
हम्म बाहेर नकोय.
मेन मुंबईमध्ये.
हां
हां
चालतय चालतय. आता तुमचा एकोणतीसवा कॉल असल ना?
हां हां एकोनतीसावा.
आणि मग तो लास्टचा आहे तो तुमच्या ह्याला करणार आहे का दादाला?
हां त्याजा एक राहिलाय ना.
हां हां हां करा मग त्यांच जर जास्त राहिले असतील तर मग मला नंबर पाठवा.
तुम्ही म्हणता त्या हम्म त्या आर्ष काय बर अ काय नाव त्यांच? ऐश्वर्या म्हणून एक आहेत मग अश्विनी म्हणून आहे त्यांना करा मग.
मग तुम्ही द्या की त्यांचा नंबर मला.
तिनी केला नाही का तुम्हाला मी तुम्हाला तुमचा नंबर दिलेला त्यांना म्हंटल या दिदींना कॉल कर. त्या म्हणजे त्यांच्या मिस्टरांच्या फोनवरून करणार आहे म्हणा.
मग आता कुणाचा तर आलता पण ते काय त्यांच नाव काय मी विचारलच नाही. तरी पण पाठवा नंबर मला माणजे समजते तोच असल मग.
हा पंच्याण्णव झिरो तीन सुरुवातीला होत बघा.
होय काय बघायला पाहिजे मग. असतील मला असल मग. हम्म हम्म हम्म
त्यांच्यात घ्या बघून.
हम हम्म
छान होतय.
म्हणजे अस तिला अस कॉल चालू ठेवला तर चालत नाही काय मग.
म्हणजे.
म्हणजे काय न बोलता अस दहा मिनटं.
थोडं तर काय हो बोललं पाहिजे ना. मग मी काय म्हणते थोडं थोडंच बोलून कट करूया का.
बम. थोडं थोडं बोलू ना मग थोडच पैशे भेटणार ना.
ते तर आहेच.
म्हणून मग म्हणजे थोडा चालूच ठेवायचा ना असं म्हणत तू जर. काय नाही बोलल तरी आता मुलगी दंगा करतेस ती की आवाज येतेस की.
कोच नाही चाललंत वाटत मी विचारलं की. तर म्हंटले तुमच्या वॉइसच हे करताय तुम्हाला कॉल चालू ठेवलेला. नाही हो ह
हा हा हा हा ह.
मग रेंज मध्ये गेली किंवा मधूनच आपण बोलणं बंद केलं की त्याच नाही भेटत. जेवढा आवाज आहे ना आपला तेवढाच.
हा हा हा हा हा हा. बर बर.
असय ना. हम.
आई.
थोडेच पैशे भेटवतेत पण टास्क कम्प्लीट करा ना.
काय म्हणला.
भेटू देत थोडंच म्हटलं पण टास्क तर कम्प्लीट करा.
हा हा मग काय मग ठेवतात तिथंन.
हा थोड्या थोड्या वेळ मग करूया.
हा हा चालते चालते ठेवू मग मी करते मग. मग तुम्ही त्या दादांना करा.
हा.
हा. आणि. बघू जाणं तस कोण.
एक मिनिट पाच मिनिट होदेत मग करूया.
हा हा. मग म्हणजे आता तुम्ही कट केल्यानंतर तुम्हाला कॉल पडतोय का बघा इथं. म्हणजे तुमच्या फोनवर.
काय केल्यावर.
आता तुम्ही म्हणता ना थोडंच बोलून ठेवूया.
हां.
मग हा नंबर तुमच्या हेच्यावर पडतय का बघा नाहीतर मग पडणार नाही तर रद्द होईल कॉल अस होईल.
ए बापरे असं नको काय करायला चार मिनिट वाया जातील.
म तेच म्हणायला लागले मी नाही मग कॉल पडणारच नाही एवढ आपण बोलेल गेल. मिनट वाया. हम्म असं होईल म्हणून म्हणलं नाही तुमचच कॉल वाया जाईल ना उगाचच.
हां हा
हां हां वन वनलो ओ
पाऊस पडायलाय काय मुंबईला?
होय होय बारीक चालूय. जास्त काय मोठा नाय. थोडा हाय. हम्म हम्म हम्म.
नाही आज तर दाखवलेला होय. एक्यान्नव टक्के काय पडलाच नाय.
हा हा इकडंच एकदम एकदम बारीकया इकडं. जास्त मोठा पण नाय. काहीच नाय. एकदम बारीक.
पण पाऊस तर आहे. म्हणायला तर आहे. पाऊस आहे.
होय होय हाये तसा म्हणायला हाय.
हम्म.
हम्म हम्म हम्म. हम्म्म हम्म हम्म. तुमच्या घरी काय कोण नसतंय वाटतं. शांत शांतय?
कोण आता, आम्ही तिघं मोठी काय दंगा करणारे.
हा म्हणजे, न ननंद वगैरे येतात ना?
होय त्या सुट्टीलाच असंच की.
सुट्टी लागत. त्या लांब लांबेत का?
अन काय खाता म आता? भाकरी.
हॅलो.
हॅलो.
म जा
हॅलो.
हा बोला.
बोला काय बोला.
तरी म्हणले तुमचे ननंद वगैरे, म्हणजे ते लांब दिले काय त्यांना?
हा त्या पुण्याते. असतात.
हा हा हा मग काय नाही यायला जमत.
हम्म, असतास की मग मे महिन्यात वगैरे
हा हा हा हा.
हम्म जास्त काय नाही येणारे त्यांना.
काय म्हणला?
त्यामुळे त्यांना काही जास्त येणं होत नाही. तुमच्या कुठेय?
म्हणजे माझी ननंद तिकडे गावीच असत्या.
अच्छा.
तासगाव मध्ये. तास
तासगाव. नेमकं कुठले गल्ली?
म्हणजे, तासगाव मध्ये तसं नाही. कवठेकर माहिते का?
हा हा!
कवटेपन हा कवटेपनमध्ये राहतात का?
अच्छा अच्छा!
हं कवटेपनला राहत.
जवळ, जवळ चे तं आपले.
वह हा होय जावळ च. तिथना मधून घेतलं तर कौट्यांंमा मध्ये लगेच जातय.
मटकून तिथंन ना हूं हूं!
हूं हूं! माझ्या नंदेला तुम्ही फोन केलता वाटतं, दुपारी कायतरी.
पाच च्यां दरम्यान हा म त्यांनीचय तुम हा तुमचा नंबर आणि मला पाठवला मग म्हतली लेडीज हे काय बघ. मला कॉल आलतां त्यांचा असं म्हणल्या.
म काही नाही माय कुणाला गेलेलं.
तुमचा नंबर त्यांनी पाठवला मला.
हा पण म्हणजे एवढं नाही आठवत म्हणजे मी कुणाला केलेला, मंग मी ट्राय करत ते ना कोणाचा आहे का शिल्लक अस.
हा हा हा हा हा हूं हूं!
भाजी चिरून ठेवू?
काय म्हनला?
तुम्हाल नाही.
हा हा!
अशी बारिक चिरा-चिरायला पाहिजे ना?
एक मिनट राहिलाय दीदी. हॅलो! हॅलो!
हॅलो!
एक मिनटं राहिलाय म्हंटल एक पन नाही अर्धा. द्या मला भेटते. काय देऊ?
हॅलो!
हॅलो! कुठं गायब झाला हा हा! हां चालतय ठीक हे.